हॅलो.
हा, आता येतोय आवाज?
हा, येतोय-येतोय. बोला काय म्हणताय?
काय नाही, पाऊस वगैरे आहे का नाही तिकडे?
आज आम, नाही थांबला आमच्या इथे कालपासून. नाही त, हो नाही तर खूप पूर आला होता.
आला होता?
हो, हो आमच्या इथे, पूर्ण भरलेलं मार्केट पाण्यान आमचं ना हा इथे, रायगड जिल्ह्यातच हाय. नागोटला म्हणून, हा तिकडे त्या साईडला हो, हो. तेच म्हणूनच, म्हणून त्येच्यात.
ह्या वर्षी म्हणजे, चारच दिवस आलाय पण एवढा आलाय की बाई बास माणसांना ते पाणी -पाणीच करून ठेवलंय.
ठेवलय हो, तेच ना.
आता, बरं झालं खर तर तो थांबला येते. आमच्या इकडे पेरणे वगैरे करावे लागतात ना. मग, पाऊस जास्त झाला तर रानामध्ये जाताच येत नाही आमच्या इथ. हा, आता दोन दिवस जर आता, सगळं राहिलं ना म्हणजे पाऊस वगैरे जास्त नाही आला. काही नाही झालं तर मग, आम्ही पेरणी वगैरे सुरू करू. तुमच्याइकडे
हो, हा असते पण आमची कशी आहेत ती वगैरे नाहीे. त्यामुळे एवढं काही नाही, नाही. हा असा, हम्म. त्याच्यामुळे, असा तेच.
हम. इकडे आता पंढऱ्याचे वारी पण सुरू झाली खरं.
हो, हो इथून पण जातात ना आमचे इथे मंदिर आहे ना, विठ्ठल रखुमाई त लोकं काढत्यात वारी.
होय का? आमच्या इकडे पण असतं. जातात म्हणजे बऱ्यापैकी लोकांना नाद आहे आमच्या इथे पण, मग ते गाडीवर करून आता महिना- महिना म्हणजे नई का महिनाभरच असतय ते.
हा, हा. हो, हो.
तर लोक आता जातात. ते महिनाभरानच येतात अस होय आमच आणि आमच वैयक्तिक हा. हा मग आमचे पाइक जातात. इथून प पुण्यापर्यंत नाही का ते एकत्र सगळे ये त्यात जमतात आणि मग तिथून चालत जातात हा. मग शीच गेलेत आमच्या इथले पण लोक.
हो हो का आमच्या इथे पण आहे म्ह मग त पण वारकरी संप्रदाय ना? तर तिथे मंदिर आहे तिथे त्यांचं एकादशीला वगैरे भजन कीर्तन अस असतं प्रत्येकी एकादशीला वगैरे असं चालूच असतं काही नाही काय हो हो हो.
म एखाद्याला किती नाद आहे ना ह्याचा? पंढरी
चा पणचा हो. नाही खूप म्हंजे करतात तिथे. सत्तबय सप्ताह असतो. बरंच काय काय चालू असतं इथे मंदिरामध्ये. होय मग जेवण वगैरे असतं बर बर. प्रत्येकाला म्ह ज म न जो येईल त्याला जेवण असतं म्हणजे असं. जाई त्याला असं हा. नाही असं असं काही हा सगळ्यांनाच हो हो हो हो. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे होतं इथे पण आमच्या इथे असं. आजु बाजूची गावं वगैरे असतात तिथली पण ल येतात. तिथले वारकरी संप्र लोक येतात मग एक एकत्र जमवून म्हणजे तिथे भजन कीर्तन म्हणजे छान करतात सगळे इथे. असं हो हो खूप छान करत
चे ते म्हणजे आता इथून जातात फरं मग ते लोक निघाले की वगैरे पाया वगैरे पडणं हे ते म्हणजे चालतं आणि म तिथे म्हणजे आपल्याला आशीर्वाद मिळाल्यासारखं राहतं.
त हो -हो तेच आहे आपण हून तेच म्हणजे ते चांगलं असतं म्हणजे ते ज गेलेलं वगैरे असं वा म्हणजे करतात ते
हा हा बर. हा हा आणि ते -हा. बर आणि तिथ तिकडे निघालो ना असं म्हणजे आता कस होत. पाऊस उल ठिकाणी झाल्यामुळ त्यांना लोकांना बरच आहे ना म एवढी म्हातारी लोक जातात आणि एवढ विशेष म्हणण्या सारख हाय. की म्हणजे एवढ त्यांना ओढ असत्या आता जायची वगैरे नाई का? पुढ चालायच असत आता घरी आपण एक्चुली म्हणजे एक तास म्हणजे अर्धा तास चालायच असेल म्हंजे किती कंटाळतात ना? ते लोक म्हणजे वयस्कर असतात ना? हा म्हणणार बाई म्हणजे एवढं चालायचं का? हे मला जमणार नाही पण पंढरपूरला जाताना बघा ना? म्हणजे त्यांना एवढे एक्साइटमेंट असत्या आणि एवढं लांब चालण म्हणा त्यांच ते पॉईंट असतात ना? हित थांबायच तिथं थांबायचं. हा मग ते त्यांना अस थांबून वगैरे चालतच नाही. की चालायचच कंटिन्यू चालायचं म्हणजे एवढं असत तरीही मा लोक ते नाही एवढे एक्साइटमेंट न जातात का नाही कि म्हणजे कस च
हो हो नाही त्यांच कसं ते ठराविक त्यांचं एवढं अंतर चालायचं च म तिथ त्यांच ते ठराविक पॉईंट अस असतात ना तिथे थांब थांबा असतं असतं म्हणजे जेवणासाठी नाश्त्यासाठी त्यांची -त्यांची ती तिथले पुढचे गावकरी असे सोय करतात ओ तिकडे असं. प्रत्येक ठिकाण चा. हा मग त्यांना कसं. त्यांचा मग, राहण्याची सोय पण ज्या गावात जाणार तिथे. काय - काय तेती लोक वारकरी संप्रदायातली. म्हणजे, ते त्यांना सोय करत असतील ते. कि, तुम्ही इथे, हा. असं त्यांच्यासाठी. आता आज, आता कसा, पाऊस- पाऊस पण थांबलाय ना. म्हणजे एक प्रकारे विटोरायाने कृपास केली त्यांच्यावरती. की
हो, मग तेच ना. मी पण आता, मघाशी तेच म्हंटलं. की, बाई पाऊस थांबलाय कि ती छान. नाही तर ते आप - आपल्यालाच, आपल्याऊन विचार करायचा कि, थोडसं भिजलं तर आपल्याला किती किचकिच वाटते ना. बाबा म्हणजे, किती घाण वगैरे अस कीचकीचीत नको वाटतं, जाईला. पण ते पण ते माणसं, भिजतं न हेन. म्हणजे असं, आम्ही कॉलेजला वगैरे होतो ना. मग ते, बसमधून जाताना त्या लोकांना बघितलंय ना. एवढा वरून पाऊस वगैरे पडत असतो. आम्हाला नको वाटतं ते. कॉलेज वरून येताना. आणि ते
आजारी प प हे होत
पडत नाही. भीती असत्या. पण त्यावेेळेस ते आजारी तरी पडतात का? बघितलं ना. महिनाभर एकदम ठाण टून. भले ते घरी आल्यानंतर. लगेच दुसऱ्या दिवशी, एक महिनाभर हात्रुन सोडायचे नाहीत. पण तो अख्खा महिना, ते लोक अजिबात आजारी पडत नाहीत. म्हणजे ते काहीतरी भक्तीच असल देवाची म्हणा. कि, त्या माणसांना सगळं सुटेबल असतं. आणि ते चांगल्या पद्धतीत राहतात. म्हणजे जास्तवर वगैरे. हा आणि एवढं हे असतं की, घरच्यांचा त्यांना म्हणजे, विचार नसतो. काय नसतो. त्यांच्यात ह्या म्हणजे, ह्याच्या नादात असतात. की, महिनाभर त्यांन घरी कोणय? आप आपलं. काय, काही नसत.
सत. हो. तेच ना. हो. ता आहेच.
स.
का आनंद वेगळाच असतो, एक प्रकारचा. बघायला गेलं तर.
हो, ना.
हो.
हम. मग, तुमच्या इकडे पाऊस आहे.
आत्ता नाही. आता तेच चार दिवस होता, कंटिन्यू प्राऊ- पाऊस. म्हणजे अक्षरशः पूर आणलेला, आमच्या इथे. म्हणजे. पूर्ण लाईट, पाणी सगळं ठप्प झालेलं आमचं. त्याच्यामुळे हा, कोणाला कॉलच का. अगर लाईटच नसल्या मुळं. कोणाला कॉल करू शकत नव्हतो. अन् सगळं इनव्हर्ट, हम्म. इनव्हर् हो, नेटवर्क नव्हतं. सगळं लाईट नस त्यामुळे म्हणजे इनवर्टर पण, सगळच संपलेलं. म्हणजे, काहीच हे नवतं. सोर्स नव्हता. कोणाशी काही कॉन्टॅक्ट करा- करावा, बोलावं वगैरे असं.
हा, हा, हा.
ते कोणाला असं कॉल - कॉल करणं झालंच नाही, अजिबात. पूर्ण म्हणजे हो. पूर्ण पाणी भरले. सगळ्या म्हणजे मार्केटमध्ये. सगळ्या दुकानदारांच, सगळं सामानाचं सगळं हेच झालं, म्हणजे.
हा, हा. म्हणजे खराब झालं सगळं.
हो, हो. पूर्ण दुकानामध्ये पाणी शिरलं ना. प्रॉपर असं.
होय का? अ, गं बाई म्हणजे घरात नाही व्हय म्हणजे गावातच पाणी शिरलं का तुमच्या?
हा, हो, हो जेवढं म्हणजे नदी काळ जवळ जेवढा पोर्स आहे ना भाग. जवळ, जवळ तिथे म्हणजे पाणी शिरलंच म्हणजे, खूप म्हणजे यावेळेस भरपूर होतं प्रमाण जास्त होतं.
हम्, हम, हम मग इकडे म्हणजे एवढा नाही झाला पण प्रवाहचं पाणी वगैरे भरपूर होतं.
होता हो ते इथे नाही इथे पूर आलेला आम्हाला म्हणजे खूप म्हणजे नुकसान खूप झालं
अक्षरशः हो हो खूप नुकसान झालं इथे लोकांचं
झालं तर भरपूर पाऊस होतो आणि नाही म्हणजे काहीच नाही आता बघ घा आता माणूस म्हणेल पाऊस पाऊस येऊ द्या म्हणजे पाऊस पडला पाहिजे पडला पाहिजे मग आता येणारच नाही एवढा पाऊस झाला अस.
हो तेच मुलांच्या शाळा बुडल्या सगळच परीक्षा चालू होत्या मु त्याच्या पेपर पुढे ढकलले गेले म्हणजे खूप म्हणजे मुलां ते पण हेच झालं म्हणजे अभ्यास वगैरे नाही व्यवस्थित कारण लाईटच नाही त अभ्यास तरी कु ठून करणार परीक्षेचा सगळं मुलांच पण म्हणजे हेच झालं सगळं
स्कूलला वगैरे सुट्ट्याच दिल्या असतील ना त्यांनी
हो हो सुट्ट्याचं कारण जायला म्हणजे बस जायला हेच नाही ना वाटच नाही ना रस्ताच नाही म्हणजे पाण्याखालीच सगळं गेलेलं ना तो तो भाग तिकडनं त्याच्यामुळे जाणं म्हणून सगळ्यांना सुट्टाच होत्या बहुतेक शाळांना
बाई किती म्हणजे हो किती नुकसान वगैरे होतय पावसामुळे पण आणि नसेल तरी पण म्हणजे नुक सानच आहे नाही म्हणावं तरी पण नुकसानच होतय शेतीसाठी असं होतय आमच्या इकडे तर आता पाऊस नव्हता ना उन्हाळ्यात एवढं ऊन होतं ना तर पूर्ण हे झालं होतं म्हणत्यातना म्हणजे नदी वगैरे का नाही अ हे झाल होते म्हणजे आतला मधला भाग जो असतो तो दिसायला लागला होता पाणी प्याय पेय पुरतं सोडायचे असं खर्चाला वगैरे जास्त देत नव्हत एवढं म्हणजे पाण्याची टंचाई झाली होती आता खरं ऍक्च्युली आहे पाणी आता पूर्ण नदी वगैरे